ह हॅलो
हम् बोल
हम अग देशीलतेळी इ म्हणशील का इकड ना
हम्
हम्म
ते पेशंट घेऊन गेला ग तो
ह ह
रोड बरोबर बरोबर नाही म्हटल्यावर
ह हम्म
आणि का इथ गेल्यावर बघा
हम्म चालते
मी भैया त्यांना फोन लावाय पाहिजे हो तो आज सोमवार इकडे येतात ग कोणकुणत ती
बै येत नाही अ ह येते की सागर पाटील
हम्म सागर पटेल तु सकाळी ढोराच्या बाजारात येत असेल
नाही कवा्हा तर येते बाजारला जातो ोराचा बाजार बंद केला त्यान
का त्यांना का बंद केला?
बंद केलात
हम
हम्म
सिध्याता न येत होती ग म्हणून
हम. फोन लावायचां मग वाटत
आता आठवा कवा सपतोय आता?
सत्तावीसला?
बेंद्र दिवशी? तुमच्याकड झालं काय हाय आता? म आता हो करत नाहीसा?
नाही.
अ हो, मग जव्या करायला
कुठ?
तुपर वडीला, बैल पळवायला
की पळवीस
आह
इ की पळव्यियीस.
तू येणार असली तर येणार बाई, मला तिथं मला तू एकटीला मन नाही. जाता सोन शाळा चालू होते.
तिला मम्मी मग एकच दिवस ये बाई आलीस तर.
का?
झोप मम्मी नाही बाई, काय उगीचच
जा खोळ्याची जत्राच आहे, तुझी झोप नाही
खोळ्याची जत्रा काय, मला लागतच नाही क झोप. उगीच काय, त्या दिवशी बघाय नाही दोन दिवस जरा बी झोपाय नाही ते.
हम्म! डोळ झाकून झोपायचं की
त डोळळे झाकून दिसते झोपले तरी बी ती समोर दिसत्या.
हम् शंभर दिसतय, आता शंभर हे करतेस आणि ते शंभर दिसते होई तुला
ते समजावायला लागळ आपल्या तास कोरोनाला भया नव्हतं आणि व नवतं ते. तिथ सगळ्यांच बघून सवय असली, तर ते तसं वाटतय ते काय आम सगळं घरात काय आम्ही करत बसतावय, दवाखान्यात काय सगळं त्यांचं करत बसतावय. बांधून दिले की झाली की
रुन मग आता तिथं काय करून केलीस तिचं, आता त का अजून हाय तिथं?
ना सोडग
मग झालं की आता, सात आठ महिने पाणी पडालय? तुळशी, आल नॅचरल चा कमी आजारी काय सांगतीस बाई, म्हणतो आता, अभ्यास कराय कोण आता उद्या पेपर आहेत, काय लिवायचं सांग परवा दिशीला हम. आं
हेड मॅडम बघत्या घे म्हटलं काय लिवायच?
मी काय केलो मम्मी तुला सगळ, मी अभ्यास करालतो. हम्म. पन्नास रुपये घे आता काय करायचं? आता एवढं वर्ष बघायचं, मग तर काय करा बघा
बोर्डिंगला घालून टाक तिकडे त्याला.
कुठल आणायचं पैसे बोर्डिंगला? हम्म.
पाणी आलय?
पाणी आज लवकर आलय ग आमचं. व्हय बई बरं. भरलं भरलाव बई भरलय सगळं भरलय आज सगळ धुन धून काढलं लय बई काम दिवसभर
हम्म.
अंथरुण धुतली त्यांची. आमची धुतल्या.
कोणाची हातरुन धुतलीस?
शिरीच, सोनीचं
हम्म. तेच आणि आता काय वेगळं एक हातरून घालून झोपतात नव्ह ते?
नाही बई ना एकात आगळ वेगळं वेगळं चटई वर एक
अगो बाई! एका टाईवर एका हातला झोपत मम्मी ती?
नाही नाही. त्याच दुपटं वेगळ, त्याच दुपटं वेगळ पोरग आमचं काय बारक हाय आता?
हम्म.
हम्म. त्याच ते घालतोय त्याच तो काढतोय कवा घाटलाता आणि काढलाता कुणाला माहित?
होय. घालतोय आणि काढतोय. ते हातरून घालून देत असल ह्यो वर करून पडत असल सुधबीन नसेल ह्याला.
व्हय तेवढंच की. हम्म.
ठीक आहे. घाल मग तिनच लाव की लगेच म्हणूनती आहे मी लास्ट ला कोण
व्हय.
कवा तरीच की काढतय हे करतंय पप्पा असला, तर काड म्हटलं तर ते बी वरचं पा हे
हम्म.
आता कुठ? काय करायचं?
हम्म.
स्पीकर वर होत नाहीय? मग बईग.
होतंय.
हम्म.
हुतंय ग स्पीकर वर?
हुतंय म्हणाल्या नवं ग? नाही होत. म
डायरेक्ट पूर्ण बॅक जायचं?
नको अस मुलगी.
अ
डायरेक्ट बॅक जायचा आणि
आणि कहता ते मी व्हिडिओच हे काढत होतो बाई गॅलरीत गेलीस का नाही
अससती बोल हा देत आम्ही तिच्याकड मुलात म बला हॅलो
हम्
हम् चपातच्याात करतो
हम्म
चारक कर तारच क म्हटलं जास्त नाही कर की
कशा लावगं जाणीवती बसते
किती वाजले का नऊ वाजले
नऊ वाजले
ज भाजी पूर्ण टाकतो मला लात
आं
जरा भाजी पध टाकतो बाबास्नी ना
कसली हम्म ह् निवडले का न
आता तीच निवडलो मगपसून काकीिचे तर बरे होत अस खात जरा फारट खेलो की बस
त्या हचा भाकरी केलीच
नाकरी केलं ग
मग ते तव्यात करायचं का नाही
अगं मगाशी नीट कराय नव्हतो आता बोलत बोलत बसलेलो नीट करायला
हम्
आणि त्यांच ते मुळवाडीच हे झा औषध चालू ना त्यांचं जीवन वेगळं झा
हम् हम
चटणी बटणी काय घालायच आणि नाही खातच
मग खा खात्या तसं
मग काय आता खायलाच पाहिजे
हम्म आई कुठ गली
काायच म बाई
मामा आहेत का गेला
हाेत कुठ तं बाहेर गेल्यावरती
शचेताकडे जातेसय
ह आणि फिरत फिरत ग शेताजवळ ज
हम्म हम्
गड्डीच्या रोडला शेत आहे त्या शेतापर्यंत जातो इथेत
हं
रोज तेथपर्यंत जायच आणि यायचं
काय घातलंयसाठीित
सोहमला
हं हं. हायत चांगल्या?
आहे बाय.
मंदिरला हे गर्दी असते आमवशला?
अं उद्या गर्दी असते. उद्या आणि मंगळवारी आमवश्या आलीया.
हं हं.
लई गर्दी असत्या.
हं.
हं, आणि काय म्हटलं?
आणि काय नाही बाई.
अं,
ये गं की चार दिवस म.
कव्हा?
तेच कि हेला, बेंद्रात ग.
तू ये जावत मग. तू आल्यावर मग.
न म तेच सांगालोये तू राहायला ये. काय गं? प्लॅन एक्सपायर. कसला? हं. तू येकतं म्हटलीस तर बाई. नाही तर म काय?
अजून लांब गे बेंद्र.
ते तरच आहे. हा सडकं नाय. काय तिकडे जाणारे मावशीकड? ए हात लागलं. नाही.
एवढा लवकर काय अजून
अं?
अजून तर नाही ग बाई.
मंग?
म काय?
कवा जाणार म? सपल्याव?
व्हय.
ते काय आहे, हं?
काय झालं?
एवढ होऊनच जायच गं.
हं हं सायब